हॅलो. हॅलो, हो आवाज येतोय मला. तुम्हाला येतोय का?
हो हो येतोय. हो, हो, मला क्लिअर येतोय आवाज.
हा, तुमच्याकडे आमच्याकडे सगळीकडे अ आपल्या वडाच्या पूजेचे धामधूम चालू आहे बायकांची, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे.
आमच्याकडे सुद्धा पूजा आहे वडाची, पण पूजेच्या साहित्याच्या ऐवजी साड्यांची खरेदी, दागिन्यांची खरेदी, चालूये बघा.
बर! म्हणजे मला हे सगळं ना अ ह, हा, हा, नाही मला हे अस वाटत की अं हे सगळं थोटांड वाटत मला कधी-कधी म्हणजे, अ कसं होत की की त्याच्या नावाखाली तुम्ही लोकांना धंदा देताय,, बरोबरे की नाही. म्हणजे, सगळ्यांचीच परिस्थिती नसते ना आता जी ची परास्थिती नही बिचारी ती तीचीजी अवस्था अ केवालवाणी होऊन जाते. मला अस
मुळाऽत मला काय म्हणायचं माहतीय का बिझनेस देण्यापेक्षा बिझनेस द्या. तो काही माझा इशू नाहीये, पण त्याच्या मागची जीें मेंन टलिटी आहे कि बा सात जन्म, इथ एक दिवस एका माणसासोबत आपण प्रॉपररित्या घालवू शकत नाही, सात जन्म! बरं, तुम्हाला ते माहिती पण नाही येत. देन व्हाय यू म्हणजे, तुम्ही का करता ते?
ह कसय माहितीय का? पूर्वीच्या काळी बायकांना मनोरंजनाचा कोण ताच विषय नव्हता.
हा मग मी म्हटल ना ते तुम्हाला, की बिझनेस द्या तुम्ही, बिझनेस द्या तुम्ही, मनोरंजन करा. पण त्याच्या मागची जी मेंटॅलिटीये ना म्हणून मी तो शब्द वापरला, मानसिक ता मला बिलकुल आवडलेली नाहीयेय, कारण मी स्वतः एखाद्या माणसासो सोबत एक तास राहू शकत नाही.
कारण कसय माहितीय का, की दोघही वेगवेगळ्या संस्कृतीमधून,, दोघही वेगवेगळ्या कुटुंबातून,, आलेले असतात, चारांचे मतभेद असू शकतात,, दोघांमध्ये, पणऽ पूर्वीच्याऽऽ ड वापड समजुती,, भोळेपणा,, याच्यामुळं त्या प्रथा रुढीन रुढीनऽऽ चालू आहेत त्या तशाच चालू ठेवलेल्या आहेत. पण मला कसं वाटतं आता आपल्याकडचा गणपती उत्सव, हे वडाचं झालं, पण गणपती उत्सवऽऽ बगा, हरतालका पूजन बघा, किंवा गौरी बघा, तेजऽऽ ल्या नंतर तेवढ्या दिवसाची धामधुम असते,, झाल्यानंतर त्या मूर्त्या कुठंऽऽ पडलेल्या दिसतात तुम्हाला. त्यांची विद्रुप अवस्था झा, हो,, आणि वितरूप अवस्था झालेली असती त्यांची म्हणजे,, जर मूर्त्यांनाऽऽ माणूस,, गरजेपुरता वापरू शकतो. तर जित्या जागत्या माणसाची त्याच्या,, म्हणजे,, काय काढऽऽ
तू तो वापरतोच ऍक्च्युली,, तो वापरतोच ऍक्च्युली,, म माणसांनाही वापरतो, आणि देवालाही तो त्याच्या सोयीनुसार वापरतो.
हो अ जसं माकड असतं बघा माकड! म्हणजे एका पारंबीची गरज संपली कि ती सोडायची आणि दुसरी पकडायची! तस माणसाचं चाललंय.
हो पण हा निसर्गाचा नियमच य, कसायं माहितीय काऽऽअं अ एखाद्या अंध व्यक्तीला जर दृष्टी आली जो माणूसऽऽ जन्म अंध आणि जर त्याला अचा दृष्टी आली तर तो पहिली गोष्ट करत असेल ती म्हणजे ही की त्याला त्याला ज्या गोष्टीला आयुष्यभर साथ दिली म्हणजे त्याची ती काठी असेल किंवा काहीतरी जे आधाराला वापरलं असेल किंवा डोळ्याचा जो चष्मा असेल तो पहिला त फेकून देतो
हम्म ते असं म्हणतात बघा कि पावसा पावसा छत आपल्या संक्षण कर आप पाऊस बंद झाल्यानंत त्याचीच अडचण होते किंवा पाण्याच्या बाटलीच हम्म पाण्याच्या बाटलीचं पण तसच आहे असं लोक लोकांची वागणूक आता फक्त गरजेपुरती राहिलेली आहे
हो म्हणून हे नात्यात सुद्धा येतय की जर तुम्हाला एखाद्या माणसाच्या जवळ जायचं असेल तुम्हाला जर जवळकता पाहिजेल असेल तर तुम्ही ती करा नाही असं नाही पण ती करताना सुद्धा ही काळजी घ्या की समोरच्या माणस ह नाही म ह नाही म्हण का त दोघ एक सेफ डिस्टन ठेवा जेणेकरून तुम्ही दोघांना तुमची लाईफ अफेक्ट होणार परणाम होणार नाही एकमेकांवरती संतुलित राही आणि तुलना साधनच कुणाला जमत नाही कुठल्याच गोष्टीत मग ते नात असू दे किंवा कुठलं पण अससूध
कसं आहे माहितीय का अ आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा पायाच देवाणघेवाण आहे आता आपण पैसे हे चलनात आणलेले आहेत पूर्वी कस होत माझ्या शेतामध्ये गहू जास्त होतो तुमच्या शेतात तांदूळ जास्त होतो मग तुम्ही मला पा पावली पायली भर गहू द्या मी पायलीभर तांदूळ तो म्हाला देतो अस ही जी देवाणघेवाण होती ही चांगली होती पण जेव्हापासून चलना पैसा आलेला आहे तेव्हापासून माणसाचा हवरवरेपणा लोभीपणा वाडत
प्रचंड प्रचंड वाढला आणि त्याला काही म्हणजे लिमिट रा नाही नुसत म्हणजे अस पै पाहिजे काय करायच पैशसाठी करायच पैशा फोडं ना माणूस दिसतोय ना स्वतःच आयुष्य दिसतय ना काय ना काय म्हणजे दुसरा माणूस दिसत नाही इथपर्यंत ठीक होत पण त्याला जर स्वतः पण दिसत नसेल स्वतःच हेल्थ स्वतःचं आयुष्य न तर मात्र तो पैसा काहीच कामाचा नाही
कटखक आता कसं आहे माहितीय का तुम्ही देवदर्शनाला जरी गेला तुळजापूरला जा तुळजापूरला जर तुम्ही गेला एवढं मोठं दैवत आहे महाराष्ट्राचं पण तिथं तुम्ही पाचशे रुपयाची थाळी आहे हजार रुपयाची थाळी आहे म्हणजे तुम्ही जेवढे पैसे द्याल तेवढं तुम्हाला देवाला लवकर भेटता येईल असा देवाने नियम लिहिलाय का कुठल्या पोतीत लिहिलंय ह म्हणजे ज्याच्याकड पैसे नाही त्यांनी काय करायचं
तेव्हा शास्त्र बासणात गुंडाळून ठेवलं जातं पण जर तुम्ही देवाबद्दल काही बोलत असाल तर मग मात्र शास्त्र येतं
घढघढ हो पण मान्य आहे ना मला आता हे एवढं मोठ दैवत ते तिथं भरपूर दानपेटीमध्ये रक्कम जमा होत असेल त्या दानपेटीच्या पैशाच नियोजन कस तुम्ही करताय तुम्ही फक्त तर मंदिर सोडलं तर आजूबाजूचा परिसर बघताल तर अंगावर शहार आहेत एवढी असवच्छता आहे कि तिथं तुम्ही बरू म्ह जे अ शौचालय नाही आहेत बायकांनी कुठे जावं हे नाही म्हणजे देवाला लोक येतात आणि तिथेच घाण करून जात ह्या उपर तुम्ही जर पाच अ दक्षिणात्य संस्कृतीतली देवळं पाहिली तिथली स्वच्छता बघा त्यांच्या देवाला नारळण त्यांच्या देवाला हार नको फुलं नको कचराच नको त्यांनी फक्त हुंड्या ठेवल्या आहेत त्या हुंडी म तुम्हाला आवश्यक असेल ती रक्कम तुम्ही टाका त्याच्यामुळं त्यांच्या देवळाचं पावित्र पावित्र्य हे राखलं गेलेलं आहे तुम्ही तिरुपतीला जाऊन बघा किंवा इथं पुण्यामध्ये दक्षिण अ पुण्यामध्ये प्रतिकृती बालाजीचं मंदिर आहे तिथेही तुम्ही बघा आणि हा आपण लोकांना व्यवसाय देतो ना मी एकदा म महाराजांच्या मठात गेले होते आणि मी लाईनीत जेव्हा उभे होते तेव्हा मठाच्याच मुखद्वाराच्या तिथे अगरबत्ती कापूर खडीसाख विकणारा टोपलीत घेऊन बसला होता त्याची बरीचशी ते एक जण घेतो म्हणून दुसऱ्याला पण वाटलं अरे आपणही घेतलं पाहिजे त्याच्या मनात रुक रुकू लागली त्यांनी ह घेतलं असं करत करत मी बघेपर्यंत टोपली सगळी रिकामी झाली त्याची त्याच्यानंतर जव्हाी दर्शन घ्यायला गेले तेव्हा स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये टोपली पूर्ण भरलेली होती मी दर्शन घेतलं प्रदक्षिणा मार्गातून जात असताना मला असं दिसलं की भरलेली टोपली त्या बडजींनी परत त्या माणसाला नेऊन दिली म्हणजे हे व्यवसायकरण झा
नाही नाही तुम्ही जरी मुद्दा हा व्यवसायाचा म्हणत असाल तरी आणखीन एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे मुद्दा आहे तो इथं वापरलाय असं मला दिसते म्हणजे मी हे उपहासान म्हणतीय म्हणजे रियूज करा असा एक जो शब्द आहे म्हणजे गोष्टी टाकून देऊ नका त्याचा उपयोग करा पण हे काय करताय विकत घेत लो पुन्हा विकत देत आहेत
हा पण याच हे व्यवसायीकरण करताय म्हणजे होोळ्या बबड्या भक्तांच्या ज्या
भावनेशी खेळताय म्हणजे आपल्याला काय वाटतय की आम्ही कापूर आणि अगरबती जे काही आहे ते आम्ही देवालाच जाळले ही आपली भावना झाली पण ऍक्च्युअल मध्ये काय झालं त्याचारे युज ते फिरून आपल्यालाच पुन्हा येत ते हीच कर्माची सायकल आहे पण ही लोकांच्या लक्षात येत नाहीये
आणि त्याच्यार सांगायचं तर मी परत पुढच्या गुरुवारी त्या मठात गेले आणि मी अस स केलं की नाही आपण कापूर प्रज्वलित करायचा आपण खडीसाकरायचा नैवेद्या दाखवायचं आणि अगरबत्तीचा पुढाही फोडायचा पण त्यांनी मला सक्त मनाई केली या गोष्टीसाठी मला भयंकर तिथं राग आला म्हणजे असं देव नाही म्हणते तुम्ही नियम करताय हे देवाच्या नावाखाली कि हे असं देवाला चालत नाही ते तसं देवाला चालत नाही हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार नियम केलेले आहेते
हो हे असं कुठलं ही पुस्तकात किंवा जी धार्मिक ग्रंथ आहेत त्याच्यात कुठेही असं काही लिहिलेलं नाही कि देवाला जाताना कापूर उदकाड्या आणि काय काय घेऊन जायचं असतं नारळ वगैरे ं कुठच लिहिलेलं नाहीय पण तुम्ही ती प्रथा पाडली बर पाडली ती पाडली त्याचा हा असा तेनी ही गोस्ट वर्ष्यानु वर्षी ज्या माणसाच्या भावानेनी जली त्याच्यासोबत तुम्ही खेळ केला कि तुम्ही आणा घाला हार आणि आम्ही पुन्हा तेच तिथे निेऊून वीकणार आणि हे होतय मी मोठमोठ्या देवस्थानांवरती बघितले जे आपण श्रीफळ देतो त्यांना
कटकट
काही काही जण ते हार वगैरे घालतात नवसाज वगैरे असतात त्यांचं किती काय काय असतं तर ते पुन्हा सगळं येतं इकडं आणि त्यांच्या ज्या स्टोर रूम असतात तिथे ते पोती पोती भरून ठेवतात आणि मग त्यातनं ते निवडून काढतात ओल खोबरं वायलं खोबरं किंवा जे खराब झाले ते आणि ते त्या त्या पद्धतीने त्याची विक्री होते पुन नंतर बाहेर किंवा त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट आहेत
तुमच्या मैत्रिणींना ह्याच्याबद्दल विचारांची देवाणघेवाण करा मी ही करते तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला धन्यवाद
हो हो तुमच्या बोलून आनंद झाला थँक यू